हॅलो करनास म्हणून मीच केलो.
करणार होते त्यातच एक मेसेज आला ते बगलते ग.
हा मी झाल्यावर कर तू.
हा.
हम्म, काय आणि?
तू का बघायचं काय काय करायचं? सगा हे थोड्या दिवस परत आर रुटीन चालू हुतिया कॉलेजची.
होय झाल आता आणि एक
वीस दिवस. ऍडमिशन कधी पासून सुरू होतय काय माहिती आता.
ह्या ती मला स्वतःला की ऑगस्ट मध्ये सुरू होईल.
आव स्टँड पर्यंत होईल.
हा.
भीती वाटालय आता.
बेरे मला पण.
कसा असल काय असल.
हा सगळं. आणि तुला सांगू आपलं बी सी ए पर्यंत वेगळं होत आग आणि इथलं वेगळं आय. म आता टेन्शन आय एवढं मो त्या कॉलेज मध्ये जायचं.
होय तुमचं कॉलेज ते लय मोठ आय कॉलेज.
ना. मग हीन असं झालं मग मम्मी म्हणा लागल्या मम्मी म्हणाय लागल्या जर तुला जर पुढ जायचं असेल हे ते तुझं आतापर्यंत कस झालं लो कॉलेज म्हणजे स्कूल असं ग आधी कस तेच की आदी खुपरी मध्ये होते. त्यामुळ त्या लेवलनच होत ना आस.
खर ते एकदमच मोठ्या हेच्यात गेलं क नई की नको असतंय.
हा तस तस अकोड होतय की यार याचं वेगळ आणि हेनचं पूर्ण वेगळं असतंय आपलं पूर्ण वेगळं टीचिंगमध्ये फरक
सगळ्य हाय मम्मी म्हटली कि तू तुला कस झालय ते सवय झाल्या तुला आ मोठ्या ह्याच्यात जायचं म्हटलं की, भीती वाटायला लागल्या की कसं असतील काय बोलतील म्हणजे टिचर तेन अस होतच ना असं काय ते विचारलं गोषन विचारलं की आता इंग्लिश मध्ये झालं नई म्हणजे झालं,
इंग्लिश मधीच असतय
इंग्लिशमध्येच असत ग पण असं त्या असं. स्टर्टिंगला हे होतं ना टेन्शन येतय यार इंग्लिशमध्ये कस आपली इंग्लिश काय आहे चांगली हाय पण एवढं पण हाय
पूर्ण सगळं पूर्णच सगळं इंग्लिशमधे म्हणल्यावर समजत न्हाय
ह तेच पण मी जे फॉर्म भरायला दिलते ना ते सर ते मराठीमध्ये बोल बोलालते ना
ते मग तसं बोलत्यात ग शिकवताना
शिकवतात हम शिकवताना
कसं असल काय असल काय
म्हणटल तेच जे जे मगदूम ला एवढं नईये म्हणजे यास ना मराठीतून बोलणार नाही न्हाय न्हाय. आपलं बीसी कसं आहे. बंग जसं
तसच तिथं असणार आहे. हम्म आणि हे जरा प्रोफेशनल आहे ना सायबर
प्रोफेशनल आहे. तेव्हा मला टेन्शन आलंय इथं घ्यायचं
पण मी म्हनायला लागल्या. पण हे पण बोल मी जे जे मगदूम नाही की मम्मी क हे काय म्हणाले की तिथल्यापेक्षा हे चांगलं आहे. तिथं आणि परत ला पडतं ते सगळं सगळंच म्हणाले. आता काय बोलू आई तुला म्हणल नाही. करणार नाही हा.
पण आपल्याला जे कम्फर्ट वाटते का नाही तेच आपण करायचं.
हम् हो.
आपल्याला ते कम्फटेबल कारण उगाचं. कस असतय करायला काय वाटत नाही. आता बोलायला आपण पण लय बोलतोय. खरं नंतर ते हे होतय.
असेही होतंय. ते तसचं हाय
होय आणि कसं असतय माहिती काय तिथं सगळी म्हणजे. म्हणजे असं एकमेकांसोबत आलेले असतात ग मग पण एकटंच पडतंय कोण नाही ओळखीच.
बोल.
आणि जास्तीत जास्त करून सायबरला कोन नाही घेतलं आपल्या कॉलेज मधी.
आपल्या कॉलेजमधले?
होय कारण कोल्हापूर ना लांब पडतंय इथून.
लांब पडतय खूप म्हणजे तर सगळंच लांब आहे इथून तर. इचलकरंजी पण लांबाय कोल्हापूर लांबय
तस तू हॉस्टेल करशील ना त्यामुळे.
हो ते हाय, हॉस्टेल आहे म्हणून ठीक आहे काय वाटत नाही ग. आणि हे अप डाऊन करायचं असत तर अवगडच झालं असत.
लईच लांबय.
हा नाही मी घेतलोच नसतो मग घेतलोच नसतो मग. मग डीकेटी तर केलं असत, नाहीतर जे जे मगदूम. दोन्ही पैकी एक पण डी के टी ला पण मिळाल पण एवढं नाही आहे ग तिथं.
पण नाही एवढं पण हेच्यात जाऊण आत ते बघून आलेलो नव्ह आता डीकेटी.
होय कसलंय ग ते आणि ते सर असं हे नाहीय आता बाहेरचे आल्यात आता कस सांगायला पाहिजे
हा तस नाही.
असं हे नाही काय म्हणत्यात ते बाकीचे सपोर्ट करणार नाहीय तिथे कोणत्या बाबतीत तुमच तुम्ही या जावा आमचं आम्ही काम करतो, तुमचं तुम्ही तुम्ही शिकायचे शिका नाही तर राव्हा पण अबसेंटी पडली ना त्यांच्या पण काय माहिती काय महिन्यातून फक्त चार दिवसच काय दोन तीन दिवस च सुट्टी घ्यायची स्वतःहून इतर वेळेला नाही. नाहीतर त्यांचे मार्क्स कट होत्यात अग, आता फंक्शन तेन आता आपण जातो ना. एक आठवडा तेन तर तस असेल ना त्यांच मार मार्क्स कि ते म्हणत्यात की नाही. हेच्याव काउंट करत्यात, जसं आपलं हे करत्यात बग असायमेंट तेन सबमिशन तेन हा असायमेंस्ट सबमिशन करतोय बघ आपण बी. सी. ए. मध्ये असताना. ते कस आपलं क्रेडिट मिळतय आपल्याला कि कंप्लीट आहे बुक हिची आता जर कंप्लेट नसेल तर आपले काउंट करत्यात ना मग मार्क्स कट करत्यात प्रॅक्टिकलला बसलं नाही की मार्क्स कट करत्यात तस प्रकार आहे त्यांच्यात कॉलेजला गेलं नाही की. मला ही सांगत होती, रूममेट माझी.
त्यांची लॅब बघितलीस काय?
आ.
ती डी के टि ची लॅब बघितलीस काय?
डी के टी ची.
लॅबु लॅब म्हणालियास ना तू.
होय.
हा.
कसली हाय नाई.
तेच की डेंजरस वरती वाटली मला म्हणजे डेंजर म्हणजे असं नाही पण
तीच वाढत्या.
असं काय वेगळंच असं ग. कुठे कोणत्यात ठिकाणी आल्यासारखं कोपऱ्यात. वेगळच ठिकाण आहे, हा जेलमध्ये आल्यागत. तस, अगं बग कि ते पुस हा अ ते आपण आठगी जाताना पण नाही काय ते पोचून. ते बघ ती मॅडम कोण.
हा.
म्हटलं हे ठीके म्हटलं, वरती अरे किती वर गेले आपण. तिसऱ्या म्हणजे, तिसऱ्या फ्लोअरला ते म्हणाले वरती आहे वरती होते शेवटी फायनली आलं, तर तिथं गेल्यावर अशी बोंब अरे देवा. परत काय झालं की, मला इथे याय लागणार, परत कोल्हापूरला जा जायला लागणार. कोण सांगितलं एवढं धावपळ करायला. नाहीतर काय. एश आणि निके ते आधीसारखं नाहीये अगं खर तर. आधी भारी होत, खूपच-खूपच चांगल होत.
ते लईच बंधन लागणार ग.
हा.
लईच बंधना लागतात.
बोल. हातींना म्हणजे बर अीधी चांगलं होतं, म्हणजे आता ह्या. लॉकडाऊन नंतरच कायतरी हे झालं ते. असं ऐकण्यात आलं, की लॉकडाऊन नंतर कसं टीचिंग घेत नाही तेवढं. आओ जाओ घर तुम्हारा, असं पण आता हे परवा पासून.
आता तस नाहीेय.
नाहीे आता नाहीय तसं ह, आणि आयडेंटी घातल्याशिवाय आताच जायचं नाही.
होय!
ह नाही विसरली तर, फाइन आहे, किती माहिती काय? पन्नास काय, पन्नास हा पन्नास रुपये. हा आयडेंटी नसेल तर. म्हणजे मी नाही, माझी रूम मेंट सांगत होती? अगं एकदा का ते साताऱ्यावरन विसरलेली, ती मागं आली परत आयडेंटिसाठी.
किल्ला काय जवळच होते की.
त्यांना जवळच आहे, बाई म्हणजे बाकीचे आहेत जे बाहेर न येतात त्यांच तर अवघडच आहे म्हटल.
हम्म.
आणि हे रूममेट पण माझी येडी हाईत. आता आले की कशी पण टाकायचे ते, आयडी टाकायचं हे बे
मी तर सॅक मध्येच ठेवतोय.
मी पण तसंच करतोय अगं.
विसरलं तरी डायरेक्ट अस
ह आता माहिती आहे ना आपल्या कॉलेज मध्ये कस असतय मी ठेवायच नाही? दुसऱ्या दिवशी शोधतात हे ठेवलं होतं की इथ ठेवलं होतं की दुसऱ्या रूममध्ये जाता म्हणजे नाही का? ती रूम माझी रूममेट आहे ती जाते ना साईड ला तिची फ्रेंड आहे ते एक एकदा तर क नाही हिची आयडेंटी हिच्या फ्रेंडच्या फ्रेंडकडे होती. अरे देवा! मी तिला म्हण तुम्हाला माहितीय आहे ना तुमच्या कॉलेज मध्ये कसं आहे? आपल्या आयडेंटी आपल्या जवळ ठेवायची ना कशाला द्यायचं दुसऱ्यांना?
होय!
म्हणजे आपलं बर आहे घाला नाही घाला म्हणजे आधी असायच. नंतर नाही मामाना माहित झालं मी काय घालण्या सारखी नाही आयडेंटी हा
मी रोज घालत होतो खरं मला
मी घालत नव्हते मी घालत नव्हते. मी फक्त एक्झामच्या वेळेला तेवढं घातले. आणि आता कधी तर आ सरांकडे डिपार्टमेंटमध्ये जायचं असेल ना? किंवा प्रॅक्टिकलला तेव्हा तेवढं घालायची मी
मला आवडते मी घालत होतो मी त्या आयडी आणि घड्याळ सॅक मध्येच ठेवायचो. त्यामुळे माझं कवा विसरत नव्हतं.
पण मला आयडी नाही आवडत. हम्म परत करते कॉल.